हॅलो
हॅलो
हॅलो
काय करतोय?
मी जला बस् तू काय करतोय?
काय करतोय?
मी मींटं स् लियाल बस्
अ प्रॅक्टिकलचं?
हो
किती झालं?
इते आत्ता सुवात केलोय.
हम्-हम् काय केस स्टडी लीहतोयस?
नवती.
अं
हो ताअली लाईट.
काल आमच्याकडे नवती लाईट.
हम्म, आण् सांगू शक नाही. मस तू काय कतोयस?
मी पण तेच लिथोय आता. ती अ म्हणजे फॉर्मेट लिहिलाय फक्त पहिला. दोन फॉर्मेट लिहिले. आणि नंतर म रात्री घेतलं एक लिहायला पूर्ण. फॉर्मेट मध्ये काय आजून लिहिला नाई आत मधी, पुढचं डाय एक डिस्क्रप्शन पास् सुरवात केली.
हम्म
डिस्क्रिप्शन आणि आता ह्याज्याव अ रात्री आलं के केअर प्लॅन वालो आणि भिंडी झोप. प्या लागले. ठेवून दिलं फक्त आकून ठेवले ते, नी आत-आता दोन झालेत एक तिसरा लिहितोय
मला पण ते कसं लिहिलेस पाठवून डेव
हा तू कोणता लिहीतोयस आता?
वी के स्टडी. वीच फॉर्मेटिस, विथ फॉर्मेटिस. लिहितोय.
हा-हा पहिली कोणती लिहिणार आहेस?
पहि
पॅनिक डिसऑर्डर तुला हाय.
हो
केअर प्लेन असेल ना. इ केे स्टडी आहे.
काय ही लर्निंग डिसऑर्डर आणि हा काय नाही तरी
मिंटं चालू ठेव कॉल.
हा
हा
अनेक डिसऑर्डर तुला ना हाय काय?
कोणतं
पॅनिक डिसऑर्डर
थांबा हो मला केस प्रे प्रेझेंटेशन आहे.
सेन्डेशन हाय काय?
यस हम्म.
कंमप्यूटर